हॅलो.
बोल हॅलो हा चालूच राहू दे
हा बोला हा.
माझा काही युन्य राहिलं म्हटलं याच्या ढंगा ते चालच राहू दे.
येऊन राहिला आवा
येऊ राहिला काय बरं बोल मग झालं का जेवणं मग?
जेवण झालं.
हाव काय.
ग गुलाबजमुुन करतो बाई व
म आता काय ह माहितील गुलाबजामन करेले?
काही नाही हो खाऊ वाटात घेऊन चालू.
खा वाटतात कायचे पॉकेटचे की खाव्याचे?
हो ऑनलाइन देईन ना नांदूर वरून.
नाही बाई
नंदुरा गेलेते ते आज सकाळी
हां.
तेच्या गाडीत आला खयावाला.
हा नंदुरारी गेली बी नाही आली बी काय लगे? गाडीवर ते ड्युटी वर असतीन ते. बरोबर आहे म अहो नांदूरच्या हाऊ बिचाऱ्या खावा सवा खवा सस्ते भेटते विचा नांदुऱ्या चे.
हा तर तिकडले तर खेड्याचे पड्यारचे बसतात गाडी
हाँ बरं आहे अंदा माई बी म. आपल्या इकडे तर खव्याचे वळख नाही आपल्याले.
खायला दिला म्हणा घरी दिला होत वा.
हा.
हम्म धकत नाही गे एवढा खायला द्याला की.
कुठे हो माय खाय रे कुठे गोड लागते हो तो एवढा. उल्चक तेच्या खा ते आं
आमच्या घरी तसाच खवा खातो आम्ही किती वेळा. . . आम्ही साखर टाकतो त्याच्यात अनलागे मिक्स करतो अनलागे शिजवतो त्याले मस्त. तसं घोट्ट जर असं गॅसवर नाही तर मग तसं साखर तसचं खातो.
हा.
हम्म. आता तर वाढदिवांमध्ये हवा सांगतोय घ्यायलीत परवडत लाव केकन फेकण्यारी पुरत नाही चारसे आणि पाचशे रुपयांचा आहे.
कोणाचा वाढदिवस आहे आता?
आता मला वाढदिवस आहे ना सतरा तारीखे मगं खवाचा आणला सादी केक.
ते वाढदिवसाची पार्टी असते का?
वाढदिवसला आम्ही घरी नाही करत जेयला जातो असतो बाहेर. ते केक मेक घरी आणतो मग कापतो.
हाव काय?
बशुन दे घर घरात.
मग मी तेचत म्हणतो बिचारे मली पटत नाही ना बिचारे मलही पटत नाही ना ते घर भरूनं. हा पोरं धन्यान घालतात खायची चीज धरतात त्यातलं अर्ध्या अर्ध्या तोंड्यालाही देतात. चपळून डगणे डगणे.
हो त्याच्यापेक्षा मस्त आपलं घर गेलं आपण खाल्ल तरी सांग.
आता याबारीन गेलतो ब आम्ही वेदांती घेऊन हॉटेली जेवायले.
हम्म. आम्ही आमच्या घरी वाढदिवस तसं काही असो तसं जा वाटलं एखांद्या आहे चालली. घरी तरी तेवढंच लागते घरीच का कमी लागते का आपल्याले.
नेणार रे पाहिजेत बिचारे हे.
ते आपल्या डोळ्या देते चारशे पाचशे रुपये कधी पुरा हिशेब कधी केला तर शेजा पदार जातील.
ओ मनात आवड पाहिजेेत की नाही पण काहींची भी.
हा मनला आवड
म मनाला आवड पाहिजे ना आपल्याला तर लय जायव लागतील माणसं चालतील त्यात आदी जाशीन की मनानच चालशील.
आमच्या घरी आम्हाला काही मना नाहीेत करत ते आम्हाला म्हणतात पैशे घ्या जा म्हणतात लेकरन तू त्या दिवशी आम्ही ते. अश्विनी ते गायत्री मी आम्ही तिघे चौघीच जणी गेलतो. बाया बाया मस्त पराठे केले चाललं आलो घरी. हो काय गं कउ करून राहिलं आपण का काय वाईट कामं करून राहिलो काय बाहेर गेलो तो.
जेल जाणच काय मोठी गोष्ट आहे.
हा ना पण मंग एन्जॉय होते ना आपलं तेवढं बाया बायचा.
माया नवीन विचारवे लोको असेल. तर बरं आहे विचारिंग अशा जुन्या पुराण लोकांच्या विचारात राहणं मुश्किल आहे दीपा.
खरच आहे.
थड नरा नरा अंगठी बाहत्तर लोक जमा होईलाय काही करतं म्हटलं की पहिले आडकाटीच घलतात ते वांदा. हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हां बोल मग त्याचाच आवाज चालला जात
म्हटलं वैष्णोदेवीला मस्त एन्जॉय झाला तुमचा हा.
बाप्पा खासच वैष्णूदेवीचा एन्जाॅय काय पुसत तू आमचा.
मग लक झाला हाव. बरे मारले तर चांगलं आहे उलट. मध्येच पाहिजे.
नाही तर काय हाय ग. नाही तर नाही तर कुठेच जाया लागती.
नवीन काय हाय आपल्यात?
सांग बुवा आता कुठे निघलो घरातून बाहेर.
त्या घरातून निंग की ना निंगा पण माणसाच मूड कसं होते मग फ्रेश होते.
नाही तर काह येते.
दे आ घर दिवस निगाले उठा झाडनं म खादोड बनवनं म खानं.
आज सरी दिवसभराच हेच चालू आहे ना माझे फोन. त्या बाहेरचे आपल्याला येतात ना आपण त्या बाहेर लावा ते किती ग राहिले आता?
माय वीस झाले बाईना पंचवीस झाले माय. दहा क पाच कराव लागत मला अजून.
आहो काय आता मला हा तुलेला आला हा विसावा फोन आहे बाई गो.
माय बाई ओ दहा राहिले मग तुमचे अजून.
हो. अं काय होते प्रश्न तर कोणाच आले नाही विचारे. मला एकटिलाच कसे काय आली होती एवढे?
मले काय नई ओ प्रश्न नाही सोडवले.
किती आली तुले?
अ मला आकडा नाही पाहिला, पण प्रश्न लय आले मले. किती एका एकाच्यात कते चार पाच.
अहो माय माझे चौदाशे भरले दीपा न चौदाशे.
मग तुम्ही तेन ऍप घेल अशील ना त्याची प्रश्न प्रश्नाच घेयलेशील तुम्ही. म्हणून ते तुम्हाला तेवढे प्रश्न आले. कोणाला कोणता आहे, कोणाला कोणता आहे.
मीला कायले प्रश्नाची आपण फॅप घेतली हो मायबे कार्या याप हाय बा फक्त ती त्याच्यात जे आलं ते सोडा.
जे आलं ते सोडवा. नाहीये ते जा
हा बाय ते सांगते मी तुला प्रश्न कसे होते हा बाय ते हाय की नाही त्याच्यात लिहुन जाते. अ म्हणजे आता समजा की बुवा मी गावाले चाललो. मग त्याच्यात एखादा शब्द आहे की नाही वगळेल असे. नाहीत मग तिला एखाद्या शब्दाले काना मात्रा शिलकचा‌ जोडेल असे, मग ते बरोबर
हम्म.
आणि लगे ते लगे बरबर करून त्याच्यात सबमिट करा. असं होत
हो. नाही आम्हाला ते नव्हतं आलं. आता पाए एक गाडी हो मुसळधार पाऊच चालू आहे, समोर एक गाडी दिसत आहे. त्या गाडीला लाल लाईट आहे.
तर मग त्याच्यावर तुमचं काय मत आहे बुवा तर ते सांगा.
मले नाही आले विचारी येत तसं बाई मले हे असं आलं बाई.
नाही म्हले तर तसं आल तर मग त्याच्यात आपल्या हाती हाय ते घेणं न घेणं. तेच्यात अलग अलग हे हाय
मग कोणाेले अलग अलग अलग अलग देऊ राहिले वाटते बाई ते. आम्हाला ते आले बाई ते सोडवले बाई मी ना चौदाशे होती बाई ते चौदाशे सोडवले बाई हो. अन ते झाल्यावर आता हे फोनच आल बाई तर. तर पैसे देतात कि देऊ करतात. हे फोनचं मले आलं परवाच्या दिवस पासूनच, पण की नई ते फोन हाय की नई कोणाले मी लावलेच नाहीत. मी म्हंटल जाऊ दे तिकडं पैसे देऊन नाही राहिले आणि काही नाही. मग ते माझ्या बहीणच्या जेठाणीचा म्हणालाय की पैसे देतात ते, मले आले म्हणे सहाशे रुपये कर तु‌.
हा.
मग मी न केलं मायबी ते चालू ते ते ही मायबी मा किती मोठे ते झिरोच आले हो. मा आवाजच जात नाही कोणा आपण मग ते सबमिट झाले.
ते जिरं आले की नाही मग तुम्हाली मग ते अ यशस्वी तुम्ही नपा अ यशस्वी झाले हा असा मै लिहून येईन तुम्हाला मला तसंच झालं एका हेच्यात मला ते यशस्वी झालं एका हेच्यात.
माहती लय तेरा चौदा हाले तशे
मग काही कामाचे नाही ते तुमच्या यशस्वी नापास करीन ते तुम्हाले.
काय करा मग ते आपण मध्ये सबमिट झाले तर.
मला इथं बस झाला म आता तुम्ही सांगा मला मुसळधार पाऊस चालू आहे. मध्यरात्र आहे एक गाडी उभी आहे तिथं लाल लाईट चालू आहे मग आता याचं उत्तर काय देशान तुम्ही?
हहह...
सांग आता डोक्ष खाणं दे.
हाय की नी बरं.
तो हिडिओ होता तो हि डिओ ऐक त्या म्हणे हो व्हडिओ ऐका म्हणे मंग काव ते ब्युटीपार्लर चे केल्या ग त गेम केलतं का तुम्ही कागदा आता.
नाही बा
हा कोलाला ट्रेनिंग चालू आहेत ते तर गाडणी गेला ते.
मने गेलेस नाय.
हम्म
कोण तू करता आहे?
हो मला माहित नाही ना मी सांगतलं तिला त्या गाडींले म्हटलं तू करशीलन तर मला सांगजू म्हटलं आता आले की मी जाईन म्हटलं ती.
मग काकोलेयला मग कमी झालय गणपती?
कमी झाला आता तीन महिने झाले किंवा पोरींची बिनती कराव मी म.
मग करशीन काय?
करीन मी जाई नाखवलेली एक महिना आ चा आर काय करतय प्रायव्हेट शिक्षण करता तर पाच हजार दहा हजार रुपये फी आहे त्याची.
हम्म
हो पहा ना नुसतं एका अर्ध्या ताशा ज्या मालिकच्या तो भुतळावाला म्हटलं पाचशे रुपये अळचा अर्धा घंटा कमवून राहिला ना भुतळावाला मालिकचे.
आपल्या दि चालीन काम आयवा आपल्या गावातले लोकं करतात ना सायरी.
नाय बाई आठोड्यातून जाऊन पाह म्हटलं तुम्हाला ऑटो दिसते गावातल्या गावात.
व आपल्या गावातले म्हणून राहि ना मायव मी.
हा ना मा आपला गावातून गीध आहे.
आपल्या गावातले लोकं करतात का म्हटलं मालीस? झाली हो बाई ना दीपा दहा. हॅलो म दीदी पाहायला विनोद दादा